हॅलो! हा येतो काय आवाज? हा हा येतो येतो येतो. ते जरा सकाळी काय नेटचा प्रॉब्लेम झालता बहुतेक.
हा हा तुमचा आवाजच येत नव्हता. माझा येत होता का तिकडे तुम्हाला?
नाही नाही नाही अजिबात नाही मी किती हॅलो हॅलो हॅलो मलाच कळ ना माझा तिकडे चाललाय का तुमचा येन झाला तुमचा तर येतच नव्हता. हा आणि माझा तर काय तिकडे चाललाय का नाही हे पण मला काय कळत नव्हतं. आणि काही रिप्लाय पण येत नव्हता नाही आणि मग ते जरा विचारलं तर ते मो मोबाईला नेटवर्क प्रॉब्लेम म्हणून सांगायला सांगालतीत वर्ण वर्ण काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे म्हणून मी रिस्टार्ट मारला जरा. मग नंतर सुरू झाला व्यवस्थित. जेवण झालं का नाही?
हो हो झाला आता तुमचं?
हो झालं. मुलगी झोपली? ह
हा झोपली आताच.
हा लवकर झोपते काय?
हो दहाला झोपत्या करेक्ट. पण आज जरा लेट झालाय नाही तर दहा ला झोपते ती.
हां हां
हा
मुलांचे कसं काय नियमच नसते. इकडे तिकड जरा. का मुलांचं
हा...
आपल्या म्हणण्यानुसार नसते त्यांचं, त्यांच्या मनात सगळं-
होयच की.
हम्म
तस
आणखीन काय तुमचं झालं जेवण?
हो हो झालं जेवण वगैरे झालं सगळं झोपतोय आता.
पाऊस आहे का तिकडं?
आज तर नाहीये पाऊस, आज काय नाही दिवसभरात.
आणि बापरे आणि आज आमच्या इथे किती पाऊच सुरू आहे एक तास हो एक तासभर थांबतोय मग परत जेवढा थांबलाय तेवढा परत
आज आज इथ नाहीये दिवसभर नव्हता आज जास्त तेवढाच थोडाच पडलाय
थोडाच पडला आमच्या इथ असं हेच नाही म्हणजे एक तासवर थांबला कि परत आणि तासभर तासभर थांबला की परत आणि तासभर असं सुरूच हाय
हा
तेवढ्यातच काय तर आपलं काम करून घ्यायचीत असं आहे ह तरी सकाळच्यापासून सकाळपासून कॉल केलाय का नाही मग कुणाला
नाय आज केला
हू आज मला पण वेळ मिळाला नाही हू
जरा पाहुणे पण आले होते घरात म्हणून काय केलं नाय
हा हा हा
हू
मग ते जेंट्स जेंट्स लोकांचे कॉल येत्यात पण
ते एक जण कुणाचे खर कसं बोलायचं
हा मग मी म्हणलं ना मिस्टर मग ते म्हणत्यात मिस्टरांकड द्या मग मी म्हटलं मिस्टर लेट येतात ना अकरा नंतर न
हा बोलले तर बोलले तेनी प ते पण कंटाळून येणार
हो म तो माणूस म्हणत होता अकरा वाजता अकरा नंतरन तो करा दोन कॉल
हू हू हू मला पण आत्ता आत्ता नई चारला आलता आणि पहिला बाराला पण आलता त्यावेळेला माझा फोन पण चालू होता आणि चार वाजता आला अ पाच वाजता काय आलता त्यावेळेला मग माझ्या मुलगीनेच उचललेला मी बाहेर गेलते
घरी कोण जेन्स असल तर त्यांच्याकड द्यायचं थोडा वेळ बोलायला
नाही आमच्यात नाही तेनी आमचे हे गणपती काम करतात ना मते कोल्हापूरला सकाळी सहाला गाडी जाते इथून त्यांनी जातात गाडीये गाडी घेऊन कोल्हापूरला जाऊन येऊन करतात म सहाला सकाळी गेले की संध्याकाळी आठ लाच येत आठ साडेआठ म आले की दिवसभर कंटाळ आलेला असतय त्यांना त्यांनी माझ्या बरोबरच जास्त बोलत नाहीत
होय
एवढच एवढच त्यांचं म्हणजे काम हार्ड हाय ना ते
हा हा हा हा हा
त्यामुळ मग मी काही जास्त हे करत नाही जेवण द्यायचं त्यांना आणि रिकाम व्हायचं म जेवले की झोपतात लगेच पहाटे पाच ला उठायला लागते ना हू
काल एका लेडीजचा कॉल आलता मला मंग ती बोलत होती दहा मिनिट कॉल असा चालू जरी ठेवला तरी चालतय काय नाही बोललं तरी चालेल असं म्हणत होती ती
नाही नाही तसं नाही काय करायचं बोलायला लागते वाटत
हा म ती तसंच करत होती ती म्हटली मला कॉल असा चालू ठेवा म्हटली काय तुम्ही नाही बोला तर चालते म्हणते.
हम्म नाही तसं नाही चालंत बोलावं लागत.
हा हा हा
हम्म आणखीन काय मग?
काय नाय आम्ही सांगली.
हा सांगली सॉरी.
हा हा चांगली झाली. हम्म तासगाव मध्ये दिलंय मला.
हम्म
हम्
आणखीन एक लेडीज आहे, मुंबईच्यात आहे वाटतं ठाणे
होय का हा मीच हाय की मुंबईची.
हा मुंबई ठाणे ना. तासगाव ला सासू सासरे असतात. आणि हा
तासगावात सासू सासरे असतात.
आणि एक लेडीज चा फोन आलता. ह पण मी म्हणजे अजून त्यांचा म्हणजे नंबरच हे होईना झालायं मला कळणा झालाय.
हा हा हा
तिचा आलता फोन मला. हो अआलता आलता मला आता तेन्ही माझा फोन झाल्यावर प्रॉब्लेम झाला ना म्हणता आता मग ते कळना झालेलं लवकर, नंबर, अजून नाही झोपली वाटते.
नाय झोपली अजून,
आता तिचे पप्पा आल्यानंतर ना ती उठते लगेच आवाज आवाजान.
आवाज मुलांना लगेच कळते.
हां
काय बनवलेलं जेवाय?
हम्म आज जेवनाला
आलं होत.
माझ्या ज डाळीची आमठी शेपू, चवळी, शेपू मिक्स भाजी भाकरी‌. म्हणजे तसं बघाला गेल तर आज मंगळवार तर म्हणजे आज जरा लेट झाला. नाहीतर मेथीची भाजी, भरलं वांग, डेली ठरलेले दर मंगळवारचा मेनु,
हा हा हा हा हा
गुरुवारचा असं गवारी, वरण,
हा हा हा हा
असं अस टाइम म्हणजे ठरलेलं अशे वार. मेनूचे
होय काय.
म आज जरा म्हणलं चेंज करावं म्हणुन आज शेपूगोकाळची भाजी केली मेथी ऐवजी.
हा हा. हां हां ह ह.
हम्म.
जेवलात.
काय नाही ते नॉन व्हेज खाती मी नॉन व्हेज. व्हेज.
हा जास्त म्हणजे चिकन
हा हा चिकन, चिकन मासे असतील तर खाते.
हा हा. मला नाही मला फक्त मला चिकन आवडत नाही, मासे वगैरे चालतात. पण मटन, चिकन नाही आवडत मला. चिकन कस शरीराला जरा उष्णता देते ना.
हा हो हो उष्णता होत त्यांन चिकन
हिट असते न हा. चिकनला जास्त उष्णता होते, मला सहन होत नाही उष्णता. पित्ताचा त्रास जास्त असतो.
हा हा हा.
हंम. आवाजच बंद झाला तुझा.
नाही नाही येतो येतोय, काय बोलायचं सुचत नाही.
सुचत नाही.
हा काय बोलायचं सुचत नाही.
आता, आता श्रावणानी लागणार. तोपर्यंत आता तेवढंच. आता थोडा टाईम राहिलाय, श्रावण लागला की पाणी महिनाभर, पाळताय ना श्रावण.
सासू पाळते. सासू करते मी नाही काय करत, नाही ना मी नाय काय करत. सासू करती, श्रावण.
हंम हंम मग तुमी श्रावणात म्हणजे, आणताय नॉन व्हेज.
म्हणजे हा इकड आम्ही आणतो की, इकडं असत
हंम हंम हंम.
तिकडे तिकडे घरी नसतं, गावाकडे कोण नाही आणत.
हा हा हा तिकडं पाळतात सगळे.
हो ह. श्रीखंड आहे.
मग आता तुम्ही परत कॉल, तुम्ही तीन तीन
तीन मुलं आहेत काय, म्हणजे तीघींचं पण लग्न झालेत.
नाही नाही, दोघींची.
दोघींचे झालेत काय
हू आणि एक आता आहे दहावीला हाय ती
दहावीला आहे काय म लहान आहे अजून मोठी मोठी मुलगी तुमची केवढी हे मोठी असेल ना
काय म्हंटला
तुमची मो मोठी मुलगी म्हणाल्यावर मोठी असल हॅलो
हो हो तिचं अ अ आ सोळावीला हाय
होय का
तिज लग्न झालय तरी पण ती अजून म्हणजे शिक ते अजून दीड वर्ष तिच शिक्षण हाय
हा हा कधी झालय लग्न
अ आता बरोबर नोव्हेंबर ऑक्टोबरला का नोव्हेंबरला झालय
म्हणजे आता आताच झालंय काय
होय होय आत्ता आत्ताच
हा हा
म्हणून तर हे सगळं आता पहिल्यांदा मग तिथं बेंदूर तेन द्यायचं होत ना महाराष्ट्रीयन होता तिचा बेंदूर म्हणताना शुक्रवार पासून मी पूर्ण म्हणजे अ हेच नव्हतं मला वेळच नव्हता म शुक्रवारी थोढ जरा कॉलिंगला मला वेळ मिळाला शनिवार पासून अजिबात नाही ते कानूलं
हो हो द्यायला लाग द्यायला लागत आम्हाला पण तोच बेंदूर हाय
हा म हे सगळं करण्यातच माझ वेळ झाला रविवार पूर्ण सोमवार सोमवारी नेऊन देऊन आले आणि आज दिवसभरात काय मोबाईल आज दिवसभरात काय मोबाईल नच हे केलं